रायगटला गेलतासा काय तुम्ही?
नाही हो. रायगडला नाही गेलो बदामीला गेलेलो बघा.
ते कुठं आलं?
कर्नाटकात येत ते.
येतं का?
हंम्पी, बदामी कुडल संगम, पट्टदकल ह्या साइडला जाऊन आलो परवाच. मार्च महिन्यात गेलेलो. चांगला आहे बघायला बादामीत तुम्हाला सांग तो पिक्चरच शूटिंग होता तथं.
होत का?
अ पिक्चरचे शूटिंग होतात बदामीत.
होत्यात का. कि
दगडांच्या खाणीतलं ते शूटिंगच सीन दाखवलंय बघा. हा ते तिथं चाललंय.
झालंय का.
सेम तस हा मोठी मोठी दगड आहेत लाल कलरची. आणि अशी मंदिर आहेत एकदम जुनी आहे जुनी जुनी पूर्ण. ते अफजल खान आला आणि ते व सगळ्या मूर्त्या मंदिराचा नाचधूस केली ते आपल्याला जसात आहे बघा
राजा शिवाजी.
राजा शिवाजी पिंच नाही इतिहासात पण आहे की आपल्याला. मूर्त्या सगळ्या मोडलेल्या आहेते हो त्या मंदिरात. मंदिर आहेत ना जुनी जुनी मंदिर दगडी बांधकामाची तिकडेच भागात. त्या मंदिरातल्या मूर्त्या अ श्या मोडलेल्या अवस्थेत आहेत. इतिहासात ते झालेलं सगळं अफजल खानाने मंदिर उद्वस्त केली असं होत ना धडात वगैरे. हा ते सगळं तिकडं तसच आहे ते. बघायला भरपूर आहे तिकडं आणि हा बदामी मध्ये मंदिर आहेत. त्या खाणी बघायच्या आणि भूतनाथ मंदिर म्हणून हे हाय. ते तर असं भुलभुलया सारखंच आहे कुठून आत गेलो कु ठुन बाहेर पडायचं समजतच नाही.
अरे बापरे हा.
एकत्र जायचं एकटं कोणत गेलं ना त्यानं बाहेर येणं शक्यच नाही. असं त व ग जायच आतमध्ये एक त्याला आत जाऊेत नाही असं आहे तिथं
हा हा
आणि कुडल संगम मध्ये नद्यांचा संगम झालाय त्या नद्यांचं पंचंग कृष्ण नदीचं काहीतरी हा असं काहीतरी नाव आहे त्याचा संगम आहे म्हणजे नदीत पूर्ण मंदिर बनले नदीत आपलं पूल कसं असतं ना तसं पुलावर नज जायचं आणि बरोबर नदीत ते मंदिर आहे देवाचं खाली असं पायऱ्या उतरून उतरून गोल गोल गोल ते देवाचे दर्शन घ्यायला लागते कन्नडमध्येध्ये लिहिलेय त्याच्यामध्ये तिकय मला वाचताला नाही देवाचं नाव पण बघायला चांगलं आहे तिकीट लाव तिकीट आहे तथून बघायला नाही तिकीट लावून काढून बघायला जायचं पण तिकडच्या मनाने भर चांगलाय बघायला मोठाच्या मोठा करत आहे त्याचा चा कस ते तिकीट दहा रुपये
नुसता
खरं आज आज जायला नदीच्या नदीत जायला ते पूर्ण पुलावर पण आज झाला
बघूया
एक मोठाच्या मोठा रथ आहे त्याची चाक दगडी आहेत
दगडे हा हा आणि
दगडी चाक आहेत आणि ते वर्षातना एकदा त्यांची यात्रा असते ना त्या देवाची ते तव्हा दगडी चाक मोठाच्या मोठा दरवाजा मंदिराला आत जायला तो मंदिराचा दरवाजा ते फक्त यात्रेच्या वेळेलाच उघडडत्यात तिथ ते लोकल गाईड असत्यात ते लोक सांगत होते त्यो दरवाजा वर्षात नाही त्याच उघडतोय ते रत आज जायसाठी तर दगडी रत एवढा भयंकर हाय कसा हलत असेल काय माहीत आपल्याला विचारच पडतोय खरं तिथं हलवत असणार आहे ते हलवून त्यो रथ आत जात त्या मोठ्या दरवाजातन आता नाही ते बंद असते आणि दरवाजा साहितन मंदिरात आज म्हणजे वर्षभर अस येण जाणं त्या बाजूच्या दारात नसते पण मेन दरवाजा आहे तो बंद असते आणि तिकड लोक सगळे कन्नड बोलत्यात त्यामुळे तिकड त्यांचं जास्त समजत नाही नय कधीतरी कन्नड बोलतात नाहीतर हिंदी बोलतात मराठी पण नाही बोलत आणि तिथलं मंदिराच्या बाहेरच असं स्पेशल हे आहे म्हणजे तिथं असे लोकल लोक आहेत त लोक ना वीस रुपयाेला तीन आंबोळ आणि चटणी असं नाश्ता विकतात एवढे भरपूर पर्यटक जात्यात कनाय हा वीस रुपयेला तीन आंबोळ्या छोट्या छोट्या पान आपलं प्लेट असत ना तेवढंच असते आणि चटणी ते भार तिकडच्या स्टाईलची चटणी
हा हा त्यांची प पद्धत वेगळी असणार करायची
हा पद्धत वेगळी आणि त्यांच्या तेच अस असतेच की राज्य बद्दल कि बदल त्या म्हत्यात तस भारी असते वीस रुपयात खाल्लं म्हणजे पोटच भरते तीनं आंबोळी छोट छोटा छोट एकम पातळ पांढरा पांढरा्या शुभ्र आम् भारच लोकल लोक आहेत भरपूर लोक तिथं आणि जेवढे पर्यटक जाते ते त्यांच्याकडच नाश्ता करतात.
हो का!
मण ति तिथं जाईल तिथली जराशी टेस् घेतलीच पाहिजे आणि आपल्याला चव समज लि पण पाहिजे -
पाहिजेच की होय ते आणि बाहेरच खा गेलेवर तिथले जरा खायला बरंच वाटते.
हा पण चव भारी होती आम्हाला सगळ्यांना आवडलेली. खरंच चांगली होती चव. पाढऱ्या पांढऱ्या शुभ्र अंबोळ्या केलेल्या तीन प्लेटमध्येध्ये आणिे असं आंबोळ्याच फक्त दुसरं काय मिळणार आहे आंबोळी आणि चटणी असे विक निणारे पण भरपूर लोक आहेत तिथ अस अस एक बागच आहे त्यांची आणि त्या बागेतचथ बस ्यने मंदिरातन बाहेर आल्या आल्या तिथंच जातात लोक आणि तिथन नाश्ता करून मग बाहेर असं येत. कुडल संगम म्हण कुड
आपल्या इथे चिक्कूची बाग म्हणून झाल्या ती
होय होय इकड आहे की कुरुंदवाड आमच्या इथनं जरा जवळ आहे कुुरुंंवाड जवळ
कुरुंदवाड जवळ होय. कोणती वाडी? होय ऐकून माहित होत म्हणुन
आम्ही जाऊन आलोय तिकडं. हम् चांगलंय की एकदा गेलं म्हणजे संध्याकाळी सहा पाचलाच बाहेर यायच सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होते.
हा काय तिकिट काय आहे त्याला? अडीचशे रुपये हा.
नाही नाही नाही माणसाला साडेचारशे रुपये म्हणजे मोठ्या माणसाला साडे चारशे रुपये छोट्या मुलांना दहा वर्षाच्या वरच्या मुलांना अडीचशे रुपये
दहा वर्षाच्या मुला आणि दहा वर्षाच्या तिकीट नाही.
हा दहा वर्षाच्या वर अडीचशे रुपये आणि मोठ्या आपल्या व्यक्तींना साडे चारशे रुपये भरायच मग गेल्या गेल्या आत जायच चिकूचा ज्यूस देतात - चिकूचा ज्यूस आणि कांदाभजी देतात पर प्लेट म्हणजे किती असल आपल्या कितीही माणसं आहेत त्यांना ते नाष्टा झाला की मग खेळायला भरपूर खेळणी लै काय काय येत असं टायरांचं सगळं केलेलं बघायसारखं डेकोरेशन आणि ते ते झालं खेळून खेळून झालं गप्पा मारतो आपण ग्रुप न गेलेला असतोय ते आमच आमी ग्रुप नच गेलेलो मैत्रिणींचा ते झालं मग जेवण येते.
हा
जेवणाच्या आधी आम्ही रेन डान्स केले तिथ रेन डान्स आहे शॉवर लावून दहा आणि डी जी सिस्टम पण आहे भरपूर किती वेळ खेळायचं नाचायचं किती वेळ करायचं कार आपण चेंज करायला कपडे घेऊन जायच ऐक्स् र्टाचे तिथ हा जाताना एक ड्रेस म्हणजे सगळे एन्जॉय करता येत नाही आता तिथ गेल्यावर आपण म्हणणार ड्रेसेस नाही आण ला हेच झालं तेच झालं पण एवढं तिकीट काढायचं आपण सगळं तयारीनच जायचं ना आणि सारखं सारखं जाण होत नाही ना आपल्यासारखं लोक
होय सारखं सारखं जाणं होत नाही. हम
एक ड्रेस घेऊन जायचा मग ते सगळं झालं आलो ना आपण हा मजरेवाडी चिकूचीवाडी आणि तुम्हाला ते झालं ना मग जेवण येते मग चपाती आणि म जेवण असते चपाती दोन तीन भाज्या चटण्या भरलेली वांगी होय आणि स्वीट होय जेवण येतेच की साडेचारशे रुपयाेच एकदा तिकीट काढलं ना नाश्ता जेवण आणि जेवण झाले की आणि न नंतरच आणी स्नॅक असते शिजवलेली कणस येतात होय शिजवलेली कणस येत कस झाले संध्याकाळी पाच वाजता चहा आणि मग तिथन व्हायराईस
हा हा
पूर्ण दिवस वेळ काढून तिथे जायला
जायच का हा हा
चांगलाच येत पण बघायला बघायला म्हणजे वेळ घालवायला एक अखा दिवस जातोय काढायची आपल्या पिकनिक म्हणतोय ना आपण छोटी फॅमिली ट्रिप पण चालत छान भरपूर असतात लोक तिथ
हा हा
बैलगाड्या आहे. असं जुन्या जुन्या वस्तू आहेत बघायला. आपल्या जुन टीव्ही नसते का टीव्ही होता बघा तसं त्याला पड असं झाकून ठेवायचं. अस स्लायडिंगचा टीव्ही तसला टीव्ही पण आहेे इथे. लहान मुलांना बघायला खुर्ची छोट्या छोट्या घसरगुंडी पाणी झाडालाच बांधलेला आपल्या टायरचा झोका असतो नाही
हा हा हा जुन्या पद्धती म्हणजे
हा लई काय काय आहे. आणि ती काय म्हणत्यात त्याला गाणी म्हणणार. असतात बघा ते काय म्हणतात त्याला माईक असतोय तिथं आपणच गाणी म्हणायचं आपणच गाण्याच भेंड्या खेळणार खेळतात असे सगळे सोयी त्यांनी करून देतात. आपल्याला पाहिजे ते. चालतय
बघूया की हा ठेवतो दम अ बर बर हा